हां बोला ना.
काय कर
काही नाई आता आराम चालू होता आता उठले चहा पाणी होईल आता
हो का आज आरामच नाही केला आत्ता आली मी वर
हो का?
हा म्हटलं तर आता चार वाजली कुठं झोपता म्हटलं ददा म्हटलं घ्याव म्हटलं जरा
हो ना हो का. आता वर आल्या का तुम्ही आता झाले काम सर्व
एक घंटा टाइमपास केला ते आईचं डोकं दुखत होतं म जरा दाबून दिलं.
हो का काऊन काय झालं.
काय त्यां ते स्विमिंग ला गेले डोक्यात पाणी गेलं. नाकात हे कानात पाणी गेल. इधर असं हम्म.
पाणी गेलं की दुखतेस ते डोकं.
हा चांगले पोहा लागले बिना फ्लोटरच आता
हो का?
हम्म. कपल इव्रयल कप जरा
चांगला आहे वास्त मणा बा बरं आहे तरी पाहून आलं पाहिजे मस्त स्विमिंगच. आपण कोण हा. आपण कुठे गेलो एक तर आपल्याला येत नाही नवऱ्याल तरी आली पाहिजे.
हा दोघां पैकी एकाल तरी पाहिजे आली.
कुठे गेलो काय करता एखादा वाचणारे पाहिजे.
ते पण ये म्हना हम्. सर ट्रेनर असतात अ. आज का आज वांग्याची भाजी केलती इकडे माहिती का हॅलो.
हम् बोला ना.
जरा वेगळीच आहे पण
म्हणजे
म्हणजे वांगे आपण नाई का भरताला वापरतो ते हिरवे वांगे
हा हा.
इकडे ते भाजीत वापरते.
हं.
हा भाजी आणि हा ते रशाची भाजी ती भाजी मी करू लागली तर मग मी टाकले रशद वांगे प तिथे मागे पटकन व्हाण्यायला लागले आणि त्याचा कलर बदलाला लागला असे ब्राउनिश कलर कलर हरायला म्हट. म्हटलं पिक सडा लागली का काय झालं काही समजा ते लागलं. सकाळी मी परेशान म्हटलं टाकले त रिवांगेच्या त कलर कोण बदलला म्हटलं याचा आणि म्हटल आता भाजी झाली खराब. पण मग अ नाही मग आई आली नाही म्हणे असंत राहते म्हणे. कलर बद्दल ते म्ह म्हटलं आमच्या इकड ते त्या जांभळ्या कलरची मिळात.
वांगे हो भाजीसाठी तेच राहतात आपले.
हा ते ते
पण काय म्हणणे तशीच राहते म्हणे भाजी
ह तशीच राहते मी मला झाली खराब मग मी काय केलं हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हा आवाज येते ना
हॅलो
हॅलो हॅलो आवाज येते ना हॅलो हॅलो
अ हा
का
हो येतय येते
हा तर ते आई आली म्हज अशीच असते म्हज भाजी
अ हो का हो ना असं वाटत का ना भाजी खराब झाली की काय आपल्या इथथे भरतालेच वापरतात
हा भरता्यालाच वापरत आणि मग काय झालं मग ते सगळेजण बसले जेवायला मग वाढलं आणि मग सगळेजण जेवाय लागले सगळ्या भाजी अंडी बलच नाही वाढली एकटिल
हो ना ती चवदराची त्या वांग्याची वेगळीच लागते
मग मी काही खाल्लं नाही मग मग एकच एकच एखादी पोळी खाल्ल्यासारखं खाल्लं मग मी भात घ्या म्हटलं मग त्यांना काय केलं भाताची गेली खीर हम् खिरकुर हा भाताची खीर करतो म्हणे मग खीर मिक्सर केलं अ भात आपला साधा भात राईस आणि त्याच्यामध्ये काजू बदाम वरून टाकले आणि आपलं हे हे नसत ना अ खुबरं खिसून ते इलायची असं टाकून पेस्ट करून खीर सारखं केलं
नाही ब भाताची
हा भाताच चांगलं लागत होत मला असं म्हणजे खीर सारखं लागत होतं तांदळाची शिणक हा टेस्ट चांगली होती जर असं असं घट्ट घट्ट केलं मग मा पोत भरलं त्यांनाच बनवलं त्यां त्यां मी जे म मला ते भाजी नाही आवडली त्या मग कस तसं करतो म्हणे खातं का म्हणे म्हटलं करून द्या म्हग
ोल चांगली गोष्ट आहे त्यांना बनवून दिलं
त्यांना स्वतःच म्हणे आम्ही करत असतो म्हणे असं म्हटलं ख म्हटलं आपल्याला धुडी येत ते की खळ आपल्या साध्या भाताची डायरेक्ट किरणंत गेली त्याला
हो ना आपण आता भाताचा थोडं ना आयडिया राहते की भाताची पण खीर बनते म
हा त्यांना खाली बाई पण चांगली एकदम टेस्टी लागली
हम्म हो आता ती याच्यासारखी लागली असेल जशी तांदळाची असेल
हा तांदळाचीिज ल बारीक करतो ना आपण तांदळ मिक्सर नी करून तस नाही पण हे हा हे भाताच भातासारखं होते भात म्हणजे चांगलं लागलं एकदम असं गुळबुडीत असं एकदम मस्त
हो का करून भावं लागते कधीतरी भात अस तसा पण भात राहतेच आपल्या घरी शिल्लक राहते थोडासा त्याची बनून हा त्याची बनवून पहा लागेल एकदा
हो ते बामकीदना काय केलं पहिले अ हे घेतलं तांद हे ग ज जे भात होता ते भात घेतला आणि त्याच्यामध्ये काय लं त्याच्यामध्ये टाकलं ते हे इलायची आणि अ साखर आणि थोडस दूध आणि मग काय केलं मिक्सर केलं जास्त- तसं एकदम नाही असं एकदम छान अस मिक्सर करून घेत- तिथं पाण्याचा म्हणजे त्याच्यामध्येुदर-
केले की आ-
जास्त जास्त पेस्ट नाही की जास्त बारीक नाही.
आणि म्हणजे एकदाच फिरवलं का?
हा एकदाच फिरवलं जस कोबड धोबड आणि मग हा- त्याच्यामध्ये वरून मंग ह्याच्यात भगुण्यात घेतलं आणि मग त्याच्यामध्ये टाकलं- काजू बदाम आणि थोडस खोबऱ्याच खिस खिसुन आणि काही तुकडे खोबऱ्याचे आणि तसं मिक्स करून मग- त्या दुधामध्ये परत दूध त्याच्यात टाकलं अजून- आणि ते दुधामध्ये घोटलं घोटलं आणि मस्त- झा थोडस थंड होऊ द्या मग कायच
मस्त आहे पण छान आहे रेसिपी मस्त आहे एकदा बनून- पाहवी लागेल‌. इनस्टंट बनते एकदा- आपल्या घरी भात तसा पण राहतेच जरासा ना जरासा शिल्लकते आमचा तर उरतच आहे. तरी कमी कमीच चालू आहे टाक ना पहिले अडीच ग्लास टाकत होतो त्यातला अर्धा उरला. आज दोन ग्लास टाकले त्यातला अर्ध उरला टाका हो कि टाका हो किती?
आम्हालाकड तर माहि भाताची जास्त म्हणजे असं काही नाही आहे की भातच कंपल्सरी लागते. एखाद्या भात दिल ते भातही नाही खात.
अरे हो ना कधी कधी भात उरून जाते पूर्ण जास्त मन नाही होत खाण्याचं. त्या दिवशी तर भात लावला भात कोणी खाल्लाच नाही मग भाजी पोळी खाल्ली. मग काही खायची हीच नव्हती इच्छा भात तसंच होता मग संध्याकाळी मग त्याची खिचडी करून टाकली आम्ही असं
हम्म हम् हो का इकडं कसं भाज- ज्या उरल्या की काय करत डायरेक्ट फोडणीच्या भातात सगळ्यात भाज्या टाकून देतात. नाही तर मग ते- ह करतात डायरेक्ट दशम्याच बनवतात. हा काही उरलं समजा आ त्या दिवशी काय उरल होतं गाड्या अ- काय उर्धा नाही राज हा ते नाही का दालमखनी करतो आपण-
हा हा हा
दालमखनी मग ते ते उरलं होत मग त्याच- काय केलं थोडस प जरा असं घुटलं तर मी आणि त्या काय केलं कणिक आणि- बेसनमध्ये टाकून दिलं. आणि कणीक भिजवलं. मग दशम्या तयार
हम्म मसतय त्याचे पराठे छान लागले असतील चवीला.
मस्त एकदम मस्त लागले पराठे.
हम्म कोणाच्या भाज्या वगैरे उरल्या की त्याच्या ते तसे करायला पुरतात कारण की मग त्या कोणी खात नाही जास्त.
हा आणि इकडं भाज्या उरल्या की म्हग टाकत राहतात त्याच्यामध्ये
हा म्ह ना बरं आहे ना ते भाज्या पण आवडून जातात खाणं पूर्ण
हा
आणि पोट पण भरते.
चांगलं लागली पण तशी टेस्ट एकदम असे पराठे वेगळेच लागतात ना डायरेक्ट बघा ना दालमग- म्हणजे डायरेक्ट हे
हो ना पराठे असं चव वेगळीच आहेत असेल ना आपण त्यात मसाले वगैरे टाकतो.
मस्त एकदम टेस्टी लागले ओवा बिया टाकून लगेच त्याच्यामध्ये
हम हो अशं भाज्या वगैरे उरल्या की तसेच बनवावे लागतं.
आत्यान केल्या की नाही का हे काय म्हणतात. तर दालमखनी केली की नाही आता का करता की नाही तुम्ही? मी पहिल्यांदा केली होती तर एवढी
हा तशी आता याच्यावर पाहुूनच केली होती मी युट्युब वर तुम्ही कशी केली होती.
मी युट्यूबला पा मी पहिल्यांदाच तिथे गेली होती कारंजामध्येध्ये एवढी टेस्ट झाली सगळ्यांना आवडली आणि मग मग पर मग इकडे आली मग मधुराने मला दिली होती वाटतं एकदा
हो मधुरा ताईनी केली होती तेव्हा होती मी
हा.
हम्म नंतर त्यांना जस सांगितलं तशीच केली मी मस्त झाली ती पण
ह ना मेन त्याच्यात काय माहिती आहे का त्याची बटर असते ना मेन बटर आहे. बटर शिवाय काही मजा नाही हां. बटर सोडाच लागते त्याच्यात नाही सोडलं तर ती टेस्टच नाही लागत.
ते बटरवरच आहे तिच कमाल पूर्ण मग
हम्म मखनी काय बनावते हम्म.
हा मखनच आहे किती?
याय लागेल तर ना हरियाणावर कसली भारी होती ती दाल मखनी बापरे बाप कसलं टेस्टी होत.
हो ना त्याच्यावर बॉर्डर किती होतं समोर वर बापरे त्याच्या अंदर पण आणि वर पण बटर चे पूर्ण शेक हेच ठेवला होत त्यांनी
हम्म मला वाटत ते मलाई गिलाई टाकते काय कि हो त्याच्यात
हो मलाही टाकतात ना ते ते फ्रेश क्रीम आहे.
हा.
हा आपण मलाही पण चालते पण फ्रेश क्रीमने वेगळीच चव येते पण
है ना.
एकदा माझा विचार चालू आहे की आणून घ्या थोडीशी फ्रेश क्रीम म्हणजे भाजी वगैरे मध्ये मस्त लागते.
हम्म. नाही जे अशा तडक्याल्या भाज्या असतात त्यात नाही टाकायला पुर ते कारण मग भाज्या ज्या पांढर दिसायला लागतं.
हो ते तर आहे भाजी पांढरीच दिसायला लागते मग त्याची ते कलरच बदलते पूर्ण
एक जिथं आपल्याला ते लाल भाज्या कर तर्रीच्या दाखवायच्या तिथं सगळं पांढरून बसायचं.
तरीची भाजी पार पांढर होऊन जाते भाजी
हम्म.
नस भाजी अशी लाल आणि ते दिसली नाही गी अशी चव येते ग अशी कधी खातो मी भाजी ती
हा अ ह. जसं पनीर नत मग एखादी कोणतीकड अ.
तर नॉन व्हेजच्या भाज्यावर
हम्म काल मी माहिती का? काल मी तीन महिन्यानंतर काल संध्याकाळी साडेआठ ला खाल्लं बा शेवटी बाहेर जाऊन
तुम्ही मोजून ठेवला हटते महिने किती महिन्यानंतर घाललाय.
मंग बाप्पा ह बटन मसाला मागवला होता मस्त सगळे पीजी एक नंबर होते आणि मस्त नान होती बटर नान. आणिडं. टेस्टी म्हणजे म मला उरली पण भाजी पण मी काय केलं मसाला होता उरलेला मग भात आणि राईस गिरा राईस घेतला हम्म.
हो काण दोघं गेले होते.
दोघं घेतलं त्यांना घेतलं पनीर
हा.
आणि त्यांच्यासोर लाजी वाटत होती बा. प ते हडा पुोडा.
पप्पा तेच म्हणत होते मला काल सांगितलं गेल्या म्हणे साक्षीताई. मेंबर्स म्हणजे आता तिनं एक. करा मणे ते पनीर खाते ना मै त्याच्यामला हंडी घ्यायची फोडायची म
तसच झालं तिनळी जे आहे तिनळी अशी. फोटू दे दिस. लस वेगळंच झालं हो ते पाहतच. ते वा असे पूर्ण नसते का सरप्राईज कसं तोंड असते. तसच पासून यत सगळं ते. मला आता मला तुम्ही खाऊ द्या म्हटलं काही म मला तर काही पाऊस नका म्हटलं माझ.
हो ते होतेच ते आता दोन. तीन महिने झाले तुम्ही खल्ले नाही.
हम्म म्हणलं आता बिर्याणी नंतर मेक्स्ट यायच्यात.
हा घरी बनवता की बाहेर.
नाही बा्पा बाहेरच सगळं. घरी करतो मग नाही पण कुठं लागायलागी एका एकासाठी कडत नाही ते घराला.
नाही ते मग सगळे सगळे नाही खात वाटते तुमच्याकरीन.
नाही तेे असं बी.